हा बोला मॅडम
हा मॅडम हम्म मी आपल्याला टाटस आलाय त्याच्याबद्दल मी बोलते तुमच्या सोबत टॅक्स बद्दल सनावराबद्दल बोलू मॅडम आप हम्
हो चालेल मला तर फार आवडतात आपले भारतीय सण महाराष्ट्रात
हा हा हा तर आपल्या भारतीय संस्कृती त मधले सगळ्यात पहिला सण आपला हा गुढीपाडवा असतो मॅडम आहे ना गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरवात होते मग गुढी वाढवायला सुरुवात करतात तर तुम्हाला माहित आहे मॅडम गुढी वगैरे उ उभारतात ठव्हा गुढी वैरे पहतात ना आहे की नाही मस्त छान साड्या वगैरे सा छान छान साड्या घेतात आता इतक्या छान साड्या वगैरे भेटतात ते मस्त गुढी असते तिला बांबू अस त्याला मस्त अ साडी सारखे अस साडी निसवतात मस्त त्याला एक तांब्या ोात त्या छ सजवतात फुलानी वरे अजून त्याला गाठी वगैरे लावतात हे ना मॅडम मस्त छान मग त्याच्यापासून ती सुरुवात करतात आपल्या कोणी घराच्या आतमध्येच ठेवते तर कोणी काय करतो आपले हे असतात की नाही बाहेर दरवाजाच्या बाहेर असे वरती वर जाऊन लावतात कोणी कोणी अ आपल्या दरवाज्या समोर बाहेरच उभी करते मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहि ते मॅडम काय काय ठेवाव लागत त्याच्यात तिथे मस्त नारळ ठेवतात बापू त्याच्या सगळ्याचे एक एक वेगळे महत्त्व आहे मॅडम
हो ना
ते वेगवेगळे महत्व असल्यामुळे आता ते तर नवीन नवीन तर इतकं छान आपल्याला याच्यावरच दाखवतात की, काय ठेवायचं काय नाही- पाणस परे वगैरे ठेवते नारळ ठेवतात, म त्याच्यामुळे मग त्याला मस्त नर नैवध वगैरे- दाखवतात, अ मस्त श्रीखंडपुरीचा नैवेद दाखवतात. असं आहे की नि-
आणि मॅडम आपण त्याला हो आणि म्हटलं आपण- त्याला गाठी बांधतो आणि अजूनी एक गोष्ट बांधत असतो ते म्हणजे- कडु लिंबाची जी नवीन पालवी आलेली आहे हा कडुलिंबाची द एक बांध असो त्याला थोडे फुलांचा मोहर आलेली आपण बांधतो ह ना आणि ते न नवीन पालवी त्या ठिकाणी निर्माण झालेली असते, तर गुढीपाडवा हा- म्हणजे नव चैतन्याचाच सण आहे, नवीन आता घेऊन-
ते बांधतात की त्याला पालवी येते ना आणि आंब्याचा पण मोहर सुटतो- म्हणून जुने लोकांनी काय आहे मॅडम- ते क जुन्या लोकांनी अस अस लावून ठेवलेलं आहे की, नाही बा हे मग ते म्हण- तर ते असं आपण जे लावतो की नी ते असं आपण खाल्लं पण पाहिजे, म्हणजे त्यांनी आहे ना, अ आपल्या म्हणजे त्यांनी असं सांगितलं- ते कडुलिंबाचं ते खाल्लं पण पाहिजे त्याचा प्रसाद वगैरे समजा, म्हणून ते खायला लावतात आपल्याला कि ते ख म्हणजे चांगल- आपल्या आरोग्यासाठी पण हाय की नि म अशीच- सुरुवात कडू गोड खाऊन अशी आपल्या वर्षाची सुरुवात ते-
हो ते का बरं मॅडम असते सांगू का कारण- आपण समजा नव चे निर्माण झालेले असे, नवीन नवी नवीनता सगळीकडे पसरलेली असे- आणि आपला पण मराठी लोकांचा हा पहिला नवीन वर्ष सुरू होते म्हणजे नवीन दिवस पहिला मग आता पूर्ण वर्षभर आपल्याला फक्त काही सुखाचे किंवा आनंदा- दिवस येत नाही खूप कटु अनुभव सुद्धा य- म्हणून ते आपल्याला त्या दिवशी तयार केले जाते, म्हणजे कडू पण तुम्हाला- अनुभव आहे आणि गोड पण अनुभव येणार आहे, मग त्या ज्या परिस्थिती- येथ जी स्थिती साठी आपल्याला ते आधीच आपली मनस्थिती ही तयार केलेली अस की- कडू गोड खाऊन आपलं हे जीवन आपल्याला जगायचं आहे. किंवा अशा प्रकारचे अनुभव म्हणा हो आणि तशा प्रकारचे लोक सुद्धा- आपल्याला मिळतात आहे ना- जीवनामध्ये हा तर मग त्याच्यासाठी सुरुवात आपल्या- पूर्वजांनी आपल्यासाठी लावून ठेवलेली आहे, पण आता कस आहे ना मडा- काही महत्व पण-
हा, हा, हो, हो, हो, मॅडम. काय कय आता कसं असं एवढं मानत नाही कोणी कोणी काय करत कि आता- नुसत कोणी आता आजकाल तर झेंडेच लावायला लागले. झेंडेस लावतात कोणी, कोणी असं मानतच नाही कि बा हम्. - कि हे चालू असेल आता परंपरा कि काय नाही असं नवीन पिढी कशी- त्यांना असं कंटाळा पण करतात.
हो ना.
हा सर.
पण आपण कसे सगळे सण हे म्हनवायला पाहिजे? मग आपण साजरे करू तर ते मुलांना पण माहिती होईल. त्याच महत्व पण आहे ते कसे करायचे आहे?
हा तेच ना
परंपरा आहे सणांच्या हे आपण टिकवून ठेवायलाच पाहिजे
टिकून ठेवायलाच पाहिजे हा मग त्याच्यानंतर येते नागपंचमी हे नागपं म्हणजे मी पण कस निसर्गाने हे असं अस लावलेलं आहे आता बघा आपण म्हणतो आता आपण त्याच्यावर चर्चा केली की आता झाडाची पालवई आली त्याच्यामुळे आपण समजा अस त्या आपण निश्चय लावला क त्याच्यामुळे लावलं असेल हे पान लावायच याला ते लायच मग आता नागपंचमी पण आहे आ नागा पण कस निसर्ग प्रमाणे देवानी सगळं अस नागपंचमी लावून ठेवलेली आहे आता नागपंचीच सण पण हा निसर्गाचाच हे आहे ना निसर्गापासूनच ते अ अ सर्पाच याच्यापासूनच ते सण साजरा करतात नागापासून आहे कि नाही
हम हम्
तो पण व्य ती जसं सरपा सापाचा नाग म्हणजे आदर्श आदर करण्यासारखाच सण आहे ना हा आपण सापाचा म्हटला म्हणजे तर म्हणजे मॅडम तुम्हाला माहित आहे ना साप म्हणजे एकदम मेन आपल्या शंकर असतो की नाही महादेव त्याच्या गळ्यामध्ये असतो मॅडम किती छान त्यालाच स्थान भेटलेलं आहे त्याच मग त्याची आपल्याला त्या नागाची आपल्याला पूजा कराव लागते तर आमच्याकडे तर मॅडम त्या नागाज याची एवढी महत्त्व आहे कि आमच्या इकडे असे मोठे मोठे ना वारूळ असतात एवढे मोठे असतात मॅडम की तुम्हाला सांगते मी आपले घरा एवढे नारूळ हे असतात मॅडम नागाची त्याची हा ना पंचची पूजा करायला लाग तर आमच्या इथे तर त्याला एवढं महत्त्व आहे मॅडम की आमच्याकडे असं म्हणजे तिथे हे घेऊन जातात आपण करंजा वगैरे पण होतात ना मग त्याची अशी आम आमच्याकडे जे आपल्याकडे असा एक मुलगा असेल एकाला एक मुलगा असेल ना तर मग एका मुलाचे एक असे पाच पाच झुपके असतात तर आमच्याकडे असं ते आपण नवरात्रामध्ये नाही का अस हे लावत असतो अ नवरात आप हे मानतो की करंजा वगैरे ते मानधतात त्याला लटकवतात तसंच आम्हाला म्हणजे असं असतें की ना आपले बांबू असतो बघा ते बांबूचे असे चौकन अस तयार केलेलं असतं मग त्याला आपल्या जेवढे माण मु असतील ना त्याला एक त्याोप ्हाव लागतात मग आ्हाला नागपंचमी असं आम्हा एवढे कामं पुरतात मॅडम त्या दिवशी की आम्हाला एक दिवस नागपंचमीचे एक दिवस
हो ना आता हे म्हणजे तुम्ही मला सांगितलं तर ही नवीन कोण ह नवीन माहिती म मिळाली की आपण त्याला फुोरा फुलोरा म्हणतो जो आप पण महालक्ष्म्यांना किंवा मग गणपतीमध्ये वगैरे
हो
किंवा नवरात्रामध्ये आपण करतो हे ऐकलेलं होतं पण नाग पंचमी घ्या लागतं हे मला आजच माहित पडत
हा आता तुम्हाला तेवढं एवढंच माहित असेल मॅडम फक्त जायचं नागाची पूजा करायची दूध व्हायचं चाललायचं पण आमच्या इथे एवढं महत्व मॅडम त्याच तर आमच्या इथे माहतीय का गाला खूप आणि आमचं खूप देवता मानतात आम्ही म्हणजे नाग म्हणजे आमच्या इथे खूपच त्या दिवशी आमच्याकडे तुम्हाला सांगते नागपंचमीच्या एक दिवस आधीच आम्हाला एक दिवसापासून इथे तयारी करावी लागते तर आमच्याकडे माहिती आहे का म्हणजे आमच्याकडे आहेत दहा मुलं आणि दहा माणस असे काही छोटे छोटे मुले म्हणून मॅडम आमच्या ंचस तर आमच्याकडे पंचवीस जण म्हणजे पंचवीस जण एकाचा एक पाचचा पाच झुपका तर आम्हाला ते बनवायसाठीच मॅडम एवढा वेळ लागतो एक दिवस आधी की आम्हाला दिवसभर त्याच्यात च राहावं लागते सगळ्यांची झुपके बांधाव हे कराव ते करावं किची अजून पूजा वगैरे सग म्हणजे आम्हीच नाही आमच्या समाजा याच्याततील सगळे जण तिथेेत असे करायला जात्रा समज बघा एवढं महत्त्व आहे आमच्याकडे त्याच तर आमचं त्या दिवशी नागपंचमी च्या दिवशी आमच्याकडे हे पण नाही ठेवत मॅडम अ तवा नाही ठेवत
हो
हा त्याला महत्व काऊन आहे कारण की त्या दिवशी कसं आमच्याकडे ते तव्याला अस असं म्हणतात की नाग नागाची एकगणी नागाची पाठ असते ना तर ते तव्याच्या त्याला म्हणजे काळी असते ना म्हणून आमच्याकडे ठेवत नाही मग आमच्याकडे त्या दिवशी नुसत असं तळण्याचच काही करतात नाहीतर असं उकडलेलं असं त्याची करतच नाही ह आता तुम्हाला माहिती असेल की अ ना पंचमीच्या वेळेस म्हणतात बाबा काही चिरू नाहीय का करू ने त्याच्याला एक कथा आहे मॅडम एक ती पण एक कथा आहे ना पंचमीची आयची एक शेतकरी जातो शेतामध्ये तो काय करतो नागर श शेप खनतो तर त्याच्यामुळे आहे की नाही त्याचे काय होतात खांता खांता तिथे तिथे एक वार उड असत तर मग त्या नागि ना नागिनीचं तिथे वारूळ असतं ना त्याच्यात तीन चिन पिल्ल असतात तर ते तो खांता खांता त्याचे पिल्ल हे होऊन जातात मरतात त्याच्यामुळे मग ती नागनागी एवढी रागवते पण हा घरी जातो ना घरी गेल्यावर याच्या घरी याच्या बायकोनी याच्या मुलींनी वगैरे काय करते कि पूजा मांडलेली असते नागपंचमीची. मग ते नाग नागिन त्याच्या घरी जाऊन बघतात समजत आहे ना मॅडम तुम्हाला. हा त्याच्या कडे जाऊन बघ. ती नागिन एवढी प्रसन्न होऊन जाते की पहावा आपल्याला हे आपली पूजा करत आहे मग त्या दिशी. कोणी कोणी काय करत नाही जर आता कोणाला वारू वगैरे नाही भेटलं तर. ते काय करतात अ आपल्या पाठीवर कोणी पानावरच. असं करतात नाही तरर मग आजकाल कसं एवढं. आप हे देश आपलं हे झालेलं आहे कि त्याच असं हे पण भटते मॅडम. पूर्ण अ कॅम्प्युटरवर पण करतात कणी फोटोही भेटतो. कोणी कम्प्युटर काढून आणत कोणी हातानी काढतात कोणी असं पा. पाटी वर काढतात कोणी पेनानी काढतात तर ते तसं ते घरी जाऊन तो बघ त बघते नागी. तर पूर्ण छान ते त्यांच्या घरी मस्त जी. पूजा मांलेली असती त ते पाहून ती एवढी प्रसन्न होते. ती नागी कि त्याना काहीच करत नाही तिला एवढं चांगलं वाटत. की पहा बा आपली हे पूजा करतात मग त्याच्यामध्ये पण प्रसाद असतो मॅडम. लह्याचा प्रसाद असतो लाह्या फुटाणी. ह की नाही मॅडम ते तर माहित असेल तुम्हाला आणि अजून त्याच्यामध्ये. ते अ हेपण व्हायच म्हणतात आपल्या. दुर्वा असतात की नाही दुर्वा आहे त्यात त्या पण व्हायला आणि ते नागिन ते थंड होते म्हणतात. पण व्हायच्या कोणी एकच नाक करतो का कोणी न. कुळा कातात असं ते सणाचं महत्त्व आहे. आणि आपण कापस असतो की नाही कापस कापसाचे पण हे लावतो.
हो छान!, छान! माहिती सांगितली मॅडम तुम्ही नागपंचमी बद्दल मला. हो खूप आवडली आणि मला जी माहि नव्हत ती गोष्ट सुद्धा माहिती.
हा म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं मॅडम हा नवीन माहिती भेटली तुम्हाला. चालेल मॅडम हा ठीक आहे.